हॅलो.
अ येतोय का आवाज?
हॅलो.
हॅलो येतोय का आवाज, हम्म. काय चाललं, झालं का जेवण?
हो झालं जेवण आताच झालं, तुमचं बाहेर बसलं होत थोडं.
हॅलो. बाकी काय म अजून पाऊस काय म्हणतो तुमच्या इकडे?
आता दोन तीन दिवसापासून नाही आमच्याकडं पाऊस तुमच्याकडं?
आमच्याकडे पण नाही दोन तीन दिवसात. पासून, मध्ये तीन दिवस, हो, चांगलाच जोरदार झाला.
हा हा. काय म्हणता आजुन.
काही नाही अजून. बाकी
काही नाही निवांत एकदम. काही नाही जेवण लवकर झाल का तुमच?
हो नाही आज आमच लेट झाल जेवण. तुमच
आमच आत्ता आज लेट होऊन गेल आमच पण.
हो का
तो आम्ही आज लेट होऊन गेल आम्हाला.
आम्हालाही आज लेट झाल. जेवायला रोजच्यापेक्षा हम्म
काय झाला का धोंडा बिंडा तुमचा?
हो धोंडा झाला आमचा. चांगले व्हिडीओ वगैरे काढले.
हा ना
हा
आमचा पण धोंडा झाला‌ हो आधी कुठ कोण करत होत. आता हे सोशल मीडिया मुळे एकमेकांच बघून त्याच्यामुळे जास्त हे झाल.
हो आता काय सगळ ते पाहून पाहून सगळे जण करतात.
हम्म आदी कोणी काय करत होत कळत पण नव्हत.
हा घरी ब घरच्या घरी केल का झाल आता सगळ. सगळ्यांना दाखवत
हा आणि काय होऊन गेल आता ते मोबाईल मुळ नाही का एकमेकांच बघून लोकांना अस वाटत चला यांनी केल तर आपण बी करायला पाहिजे.
हो ते तर आहेच. हे सोशल मीडिया मुळे आता बरच काय काय एवड हो पण सोशल मीडिया मुळे आता आता सगळ कस, जे काही करतो ते सगळ सगळ्यांना कळत.
सगळ हा कुठे गेल तरी स्टेटस टाका. ह कुठ गेल की आदी फोटो लहान पोर लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत
लहान पोरांना तर मोठ्यांना जेवढ माहिती नसत मोबाईलमध्ये तेवढ लहान मुलांना माहिती असत.
पोराना तर नाही का जेवायला लागल तरी मोबाईल लागतो. त्यांचा अभ्यास मोबाईलवरच येतो. मोबाईलशिवाय त्यांच पानच हलत नाही आता.
हो
हम्म, आपल्याला काही होत का?
आपल्या वेळेस काही नव्हत.
आपण बाहेर खेळायचो पोरांण. हम्म आता पोरांणा खेळ आहे का आधी सारख. के गई
हा ते तर नाही. मोबाईल वरच सगळे गेम आता. आता काय असे बसून खेळ राहिले का? मोबाईलमध्येध्ये गेम डाउनलोड करायचे. गेम खेळायचे.
त्यांना कोणाचीच गरज नाही. एकटेेच
मुलांची अटॅचमेंट कमी झालीय एकमेकांशी. संवाद कमी झाले. मोबाईलमुळे
हम् आधी सुट्ट्या असल्या का मामाच्या घरी मावश्यांच्या घरी जायचे. ते आता पोरं कुठं गेल तरी म्हणत तुम्ही जा म्हणता आम्ही येत नाही.
हो.
मोबाईल असला का त्यांना काही कोणाचीच गरज नाहीेय.
हो ते तर आहेच मोबाईलवरच काय असेल ते बोलायचं. झालं. व्हिडिओ कॉल करायचा.
नाहा
बाकी काय नाही. पावसाच काही प्लॅनिंग केलं का नाही?
ह नाही आता काहीच नाही. आता मुलांची शाळाच चालू झालय ना?
हा.
ह तुम्ही गेले होते ना का सुट्टीमध्ये कुठ उन्हाळ्याला?
नाही अजून आता चालले उन्हाळ्यात तर गेलो होतो एकदा.
हा.
आता त्याच्यात आता परत पावसाळ्यात चाललंय जायचं. बघू आता.
हा पावसाळ्यात पण मज्जा येते कुठ जायची फिरायला.
ते आहेच पण आता रस्त्याचे कामं वगैरे चालू आहेत ना? त्याच्यामुळे जरा असं रिस्कीच आहे जाणं कुठे आणि असं आता हे पाव पूर वगैरे आला एवढ दोन तीन दिवस मध्ये पाऊस झाला. आता आता स्पॉट अशे बंद केलेत बघायला जायचं तर
हम्म.
डोंगरं वगैरे असं फिरायला जायला छान आहे.
पावसाळ्यामध्ये चांगलं वाटतं उन्हाळ्यामध्ये कुठं जायचं म्हटलं का नको वाटतं. घरातून आणि मुलांना त्याच वेळेत सुट्ट्या राहता.
हो.
दिवाळीला काय जास्त दिवस सुट्ट्या नाही राहत मुलांना.
हम जास्त दिवस सुट्ट्या पण नसतात आणि दिवाळीत ना गर्दी गर्दी खूप असते.
हम्म सगळीकड गर्दी राहते.
हो गर्दी नसताना गेलं ना की मग थोडस फिरता येत.
हा.
गर्दी गर्दी मध्ये काय
अजून काय?
बाकी?
काय नाही. हो मुलं झोपली.
हम्म आमचे नाही. आमचे बसले. खेळतायत. लवकर नाही झोपत आमचे मुलं नाही लवकर नाही झोपत.
त्यांना आता मोबाईल बघतील थोड्या वेळ. थोड्या वेळ खेळतील. मारामारी कर तील. मग झोपतील.
सकाळी लवकर उठत नसतील मग?
हो सकाळी सकाळी उठतात तशी म्हणजे मुलगी तिला ट्युशन असते ना?
हा.
मग ती उठते. आणि मुलगा तर सकाळी सगळ्यांच्या आधीच उठून बसतो.
हा.
लहान मुलांच काय हो लहान आहे मुलगा.
हम हं.
बाकी तुमची मुलं, लहान आहे की नाही?
नाही, एक मुलगी मोठी आहे, एक लहान आहे. हा. मुलगी कॉलेज ला आहे, मुलगा स्कूल मध्ये.
अ.
बाकी? मुलांना तर पाऊस खूप आवडतो. मज्जा वाटते पावसात खेळायला, नाचायला-
काय तर मुलांचं काय एकदम भारी आहे. आपल्यालाच कुठं जायचं आ.
तेच ना त्यांचं आयुष्य एकदम छान-
जोपर्यंत मोठे होत नाही, तोपर्यंत टेन्शन नाही राहत.
हा.
एकदम मोठे झाले का, मग सगळ्या जबाबदाऱ्या पडतात.
हो, तेे तर आहेच.
काय
जेव्हा लहान होतो तेव्हा असं वाटायचं, मोठ कधी होऊ आता मोठ- मोठ झालो, जबाबदारी आल्यात, असं वाटतं लहान होतो शाळेत होतो, तर शाळेतले दिवस आठवतात.
खरच असं वाटत कधी, कधी नाही का लहानपणच नाही का एकदमच- छान एकदम व्यवस्थित, कसलं टेन्शन नाही, काही नाही, आणायचं नाही काहीच नाही.
खायचं, प्यायचं मस्त- स्त मजा करायची, पडलं, झडलं-
हो, एकदा लग्न झालं का सगळ्या जबाबदाऱ्या- पडतात. घरच्यांच्या, सासू सासऱ्यांच्या, नंतर मुले झाले का मुलांच्या. मग बाहेर असं हे करायला हेच वेळच भेटत नाही, नाही. अस माणसाला त्याच्यात लक्ष नाही देता येत.
घरातली कामं- नंतर बाहेरची कामं, सण वार- त्याच्यातच सगळं आयुष्य निघून जातं, पोरा बाळांमध्ये.
खरच ना, म्हणून लानपणातच- खरंच ना, माणसान जेवढं जगता येईल तेवढं व्यवस्थित नाही का पोराला- पण आता पोरं नाही, आपल्यासारखं नाही का एन्जॉय- करतच नाही आपल्यासारखं.
त्याला आधीच जुन्या ह्यच्या सारखं नाहीच
काहीच नाही, काहीच कोणते खेळ राहिले आपल्यास किती खेळ होते. स्कूलमध्ये- पण घ्यायची. आता कुठं काय मुलांना काहीच नाही आधीसाठी.
आणि आधी कसं बहीण-भावंड पण खूप होते, आजूबाजूचे नसले तरी वात- त्यांच्या त्यांच्यात ते खेळायचे, आता काय एक एक, दोन दोन ते- त्यांची त्यांची खेळली तर खेळली पटल.
आधी किती मुलं राहायचे, प्रत्येकाला चार चार, पाच पाच, सहा सहा मुलं राहायचे.
हा.
आता तसं नाही राहिलं आणि आताच तसं नाहीय, शिक्षण बी खूप माहाग झालाय आताच, शिक्षणाला खूप पैसा लाग तो इंग्लिश मीडियमला टाकलं मुलांना त मग तर विचाराची सोयचं नाही.
हम्म आणि आपल्याला असं वाटतं न की आपण नाही शिकलो आपण जे नाही करू शकलो तर त्या आपण आपल्या मुलांना करायला त्यांच्यामध्ये बघतो आपण की ते करतील. ते पुढे जातील.
आणि काय होतं म इंग्लिश हा इंग्लिश मिडियम मुळ मुलांना क्लास पण लावायला लागतो. कारण की आपल्याकडनं होत नाही आपल्यामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये खूप
हम्म, हो.
त्याच्यामुळे त्यांना क्लास लावणच आहे, क्लास उलट, स्कूलपेक्षा जास्त फी त क्लासवाले मागतात.
ते तर आहेच.
दोन तासच क्लास राहतो दोन तास एक तास. पण ती शाळेच्या बरोबरीची फी होऊनच जाते त्यांची, पुस् वया पुस्तकं पण एवढे महाग झालेत आता.
आधी कुठ होतत? एक ड्रे हा मोठ्या बहिणीचा ड्रेस लहान बहिण वाप रायची आमची इथं बी असच होत, पुस्तकं तसच पॅड वगैरे सगळ्या गोष्टी त्या अस शेअर करायचो आधी आपण, याच झा
खरं म्हणजे आपल्यामध्ये गॅप नव्हता एवढा. आता काय झालं एक बाळ आपलं मोठं एक छोटं त्याच्यामध्ये पुस्तकं वापरू शकत नाही. बरं दुसऱ्यांची पुस्तकं आपली मुलं वापरत.
हम्म नाही वापरत त्यांना सगळ नवीन लागत आता तर.
हा आजकालच्या मुलांना सगळं नवीन लागतं. आपण एक पेन्सिल पार एकदम बारीक होईपर्यंत वापरायचो आता मुलांना चार चार पेन्सिल लाग
बरं. आणि आताच्या मुलांना तर सगळं हातात भेटतं आपल्याला तर काही भेटत नव्हतं त्यावेळेस.
तेच ना.
आधी शाळा तरी कुठ अशा होत ओ, आधी तर सरका कारी शाळा राहायचं नगरपालिकेच्या.
हम्म, तेव्हा फक्त नंतर नंतर सेमी इंग्लिश निघाल होत इंग्लिश मिडियम पण एवढं नव्हतं, मराठी मि डियम आणि त्याच्यात फक्त सेमी इंग्लिश होतं.
आणि कसलं इंग्लिश पण पाचवी पासून पुढं होतं. ए बी सी डी तर पाचवी ला होती.
हो, आणि आता तर ब नर्सरी ज्युनियर दोन वर्षाच बाळ झालं नय का त्याला इंग्लिश मिडियम.
हा, पण नाही आताचे पोर हुशार पण खूप ये ओ. आधीच्या पोरांना एवढं काही समजत नव्हतं आपल्यासारख्याला, पण आताच्या पोरना खूप म्हणजे नॉलेज खूप ये आताच्या मुलांना.
हो, तेच
हम्म जेवढं म्हणजे मोबाईल आपण पण म्हणतो मोबाईल जेवढं चांगला तेवढं वाईट पण आहे म.
हो ते तर आहेच पण खूप मोबाईल पण बघणं योग्य नाहीये. डोळे खराब होतात.
बरोबर आहे ना. आणि मध्ये मध्ये ते गेमच पण नाही का काय, गेम खेळल्यामुळ मध्ये किती फ्रॉड होत होते.
हो आणि ते फ्रॉड पण, आणि त्या डोळ्यांच्या नसांवर परिणाम होतो त्याचा.
बरोबर आहे ना.
कंटिन्यू मोबाईल बघून बघून.
हम्म आणि पोरं ऐकत नाही हो.
हो ते तर आहेच.
काय
आजकालची पोरच हाट्टी आहे.
खूप हट्टी आहे. आपण आईवडिलांना घाबरायचो. आताचे पोरं घाबरत नाही.
आता आई वडिलांना पोरांना घाबराव लागत. उलट आहे.
आपण अजूनपर्यंत आपल्या आईवड आईवडलां पुढे एक शब्द सुद्धा बोलत नाही. हम्म तस आपल्या पोरांना एकदा गोष्ट सांगा बर ऐकता का बघु.
तिची जाणीव होती. आज कालच्या मुलांना परिस्थितीची जाणीव नाही. त्यांना वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे.
आणि त्यांना पैशाच म्हणजे काहीच वाटत नाही.
हम्म
पैशाची किंमतच नाही मुलांना आत्ताच्या.
हो.
तुमच्याकडे आहे का नाही. काही त्यांना घेण देण
ना अना तुम्ही फक्त वस्तू द्या.
हा त्यांना फक्त त्यांच नाही का हे पाहिजेल म्हणजे पाहिजेल.
हम्म कोणाकडे वस्तू पाहिली का ती लगेच आपल्या आपल्याला पण तशी वस्तू भेटलीच पाहिजे.
पाहिजे हा. नाही आता खूप हे होऊन कॉम्पिटिशन पण खूप आहे मुलांच.
हम्म तेच ना. चालेल चला मग बोलू नंतर.
हो हो चला बाय.
बाय.